हॅलो, येतोय का आवाज?
हाव येतय.
हा हा. अन भावना त्याच्यामध्ये लाल बटन दिसतंय.
ते बंद करायचे आहे करू नका.
हो का हम्म, शेकंदावर चालूय.
हा. येते मी बाथरूम, करून तुम्हाला जाचंय का?
हा?
बाथरूम ला जायचं?
जाऊन आले मी आताच.
भऊला केलता का फोन?
हा.
कौन रा
इमोशनल बोललत.
ह काय.
कुठे गेली ग तू?
ह म्हणलं त चू तिकडे जाऊन, तनी बोलवू आहे मी.
नई नई मी इकडे आली, बाथरूम लागली होती केव्हाची. पहिले जात होती, हे गेले गेले बाथरूम ला मग थांबून घेतलं.
फोन मग त बाथरूम म फोन जर पडला तर.
काना खलत आपला होतते
आज आणि आता घोंड झाला.
हम्
चालली आमची राज्यबा
हा तेवढं बरं आहे तेयचं आता गाडीवर काम आहे त्यायचं मजा य बयची हां
हम्म
आपले फोन पाच पाचच देणारजी हो लॅसन देऊज क बाबर कामा लागेल
तेच पा तिथेच बसेल होते आता लोक हाशिन मापी सांग राज जे भी बोलून राहिजे ना तर त्यांला असंलाे अस ोला नाही बोलली नाही बोलली माझ सांग सहा महिने बोलली ना तर मी तेच तोंडाकडे नाही पाह